हॅलो, हा बोल.
हा आलावा, मी तेच म्हटलं, आज मी पूजाला बी लावले ना ग फटाफट लागले, पूजाला बी, आज पूजाला बी असं एक बी दाळ झालं नाही. लागला आणि पूजाला बी लागल्या, पूज्याशी मी बोलतच बस ज ती मेहमग, चार पाच कॉल पूजीलेच केले मिणं आज. हं.. मी तेच म्हटलं, माझे पाच कॉल झाले पूजीले.
तुजी नाटकं. कोणाकडे आहे का असो कोणी असो
केलं की नाय माहित नाय. मले म्हणे ते करणार चालते का? मी न म्ह ल नाय माया नंनदच करायले. राधा ताई म्हणे हाव चालतय म्हणे हो हे मग आता केलं. कि नाय माहित नाय म्हण म्हणे मला अस हम्म. मले बी तसंच झालं तु दुपारी मिन लावला ना, तर वैशूचा एक कॉल लागला. अन् पप्पा पाच्या याच्यावर दोन कॉल झाले. वैशुच्या याच्यावर एक झाला मग माया काय लागत नव्हता ना म्हटल अस करातुम्हीच लावा. बोल मग तिलाच लावला तर मग तिचा
दे कॉ एक कॉल लागला मग डबल दुसरा कॉल नाय लागला तिचा म्हणे.
ते पण नाय लागला मला तीन साधा कॉल केला त्याच्यावरच परत त्याच्यावरून करत त्याच्यावरून बोल. म्हणलं त्याच्यावरून कर तर त्याच्यावरून बोलण होईती. मला आलाच नाय परत कश्याला म्हणाला नाय ताई लागत नाय. तसा मम्मी माझ्याजवळून लाव नको नाय उचलला तर सांग.
हम्म हम्म.
जाऊदे सादा कॉल केला साधा लावून बोलत होते. म्हणे कोणी तर फिरत चालते का असं तस चालते म्हणलं. अन् त्या पोरान गुजराती केलं त्याच्यावर ती गुजराती हाय लोकांना
मला काय बोलला तो आता काय मी ट्युशन ला गेला होता तो माहित पाहिन आता.
हा.
हम्म बोलला तो
त्याले म्हणाय लागेल हिंदी नाय तर हे एम्स. मराठी येत नाय त्या पोरांनलंय.
म्हणते करा डायरेक्ट याचाच पाया चालवणार की काय
हां बरोबर.
पाहितीे मी आलं ती. सगळी काय चा
म्हट मी ना फायद्याच येत मग माझं म्हणी मी आलीय तीन वाजता.
हा.
त्याला फोन लावला अन् तेव्हाच आले मी.
हम्म न्हाय ग ट्युशन ला गेला होता ना.
हा.
आज ट्युशन लवकरच होत न त्याच. दवा आणली माही पोरान पण घेतली नाही त्याच्या शरीराच्या अशी साल निघून राहिले गरमी सारखं तर दवा आणायला गेला तर खट्ट खा खट्ट खायचं नाही सांगितलं म्हणे दवा आणली पण आणली पण घेतली नाही आणायचा शोक घ्यायचा शोक नसते घ्यायचे जीवावर येते
हम्म
ह आठवण दिली नाही मी दुपारी माझ लक्षातून निघून गेल पूजाशी फोनच्या नादात हा बोलण्या बोलण्यात तिचा पोरगा म्हणंदा म्हंदा म्हणंदा म्हण करत जाय हसत जाय ते पोर हैरान करत जाय हे करायत जाय मस्ती करत जाय तर तिच्याशी बोलण्या बोलण्यात काही लक्ष नाही माय आज मॅडम मी मूडमध्ये होती तर मॅडम बी भरपूर बोलली आज हा हा म्हणजे चला मॅडम बी भरपूर बोल हा ते सांगायला लावला होता म्हणे कि पैसे आले म्हणून नाही तर म्हणेन किंवा मध्येच सांगितलंच नाही की आले म्हणून माय सकाळी मी मेसेज पाहिला तर पडले म्हणे माये पैसे म्हटलं माये रात्री सव्वा अकरा वाजता पडले म्हटलं मॅडम पोरानं पाहिले तर मम्मी म्हणे सव्वा अकरा वाजता झाले माय भी तर रात्री च नाही माहित म्हणे म्हणे मी सकाळी पाहायला पण तर आता म्हणे माय सासू सासर्याने सर्वांनी माहिती झालं की येतय मग ते बी कमप्लीट करू लागले म सासऱ्याचे चार की पाचच राहिले म्हणे माये सासूचे राहिले म्हणे अ दहा बारा बारा बारा तेरा मध्ये सासूची आहे मणे अन माया नवऱ्याचे पंधरा आहे म्हणे
ह म्हणलं काऊन राधा ताईला लावत होती ना तु तर नाही म्हणे लागला नाही कि काय म्हणत जाय बाई ते राधाताईला रात्री
आगं सांगीतल नाय टाकून ठेवलाय काय?
हा तर म्हणे मग म्हणे की आज करीन ते हे म्हटलं बाई लवकर करजो ते भाऊजी यायच्या पहिल्याच्या टाइमवर मग ते आले की त्यांना मोबाईल पाहायचां असते रात्री रात्री म्हटलं आम्ही न एकच कॉल लावला राधीले त्यांनी म्हटलं तर ते म्हणे जाऊ तूच मोबाईल ठेव होऊन जाईल तू लावत जा म्हणे हे ते थकलेले राहायता म्हटलं हे मग म्हणे हे म्हणत होते की तू लावून पाय तू लावून पाहाय तर मी ना म्हटलं नाही जाऊ द्या ते थकेल असल्या मूडमध्ये असल्या तर ठीक नाही तर बोलेल मग म्हणे लावला असता माया याच्यावर लावून पाहायला असता त्यांच्या याच्यावर लावून पाहायला अस एखादी कॉल बोलले असते म्हटलं लावून तर पाहायला असता.
च्यावर इनकमिंग आणि आऊटगोईंग बंद झाली तो
हम्म राधा तईला सांग राधा ताईले सांगितलं म्हणे मी ना किं बा तिथं विचारपूस कर म्हणे कोणी ओळखीच असेल तर काम झालं पाहिजे आलं कि. मग राधा ताई म्हणे मायात ओळखीचा नाही ते भाऊजींच्या ओळखीच अशेन कोणी तर पाहा लागेल म्हणे अच्छा
तुला काय महनयासु हा ते गील्या आहे मग नसत तेण नाही सांगू शकतो कीग आहे का कोच मध्ये काही म्हणणार तच कोणासाठी
हम्म
त्याचा सो
काय करू मी स्वयंपाक करून आली काय करून
स्वयंपाकाला लागली
एवढ
लाते आणित खाण्या कस किण नाहील ऐस
हा मी तेथून एवढ्या लवकर साडेपाच वाजताच हम्म
ते याला ते गाधून अ ति जो आला होता तिनाचा फोन की काही म्ह माझ झालंच नाही आलच नाही म्हणे डासक मग त्या तु व्यवस्थित भरल म्हे म्हण आता व्यवस्थित भरल मग महने
हा
विद्या चालण कोणा विद्या चालते पण नंबर मला द्यावा लागेल
हा
मग म्हणे चालेलाय शेकया
हम
ते काय नंदेश चेठाेत काय घुण्यालाय असं तर तिने मला फोन केला होता बोलत नवता
हम
मग ठीक त्या कोमल ला मेसेज केला आणि मामी अ तुम्हा इ म्ह रालो मी आरधा किलोच आमचे दोघ खात किला महने सांग म्हणून सामाने हो
नाही मला अ अ काय म्हणतात पूजा बी म्हणे माय सासूच हे काय होत नव्हत मग मणे माझ सासूच सांगितल माझ सासू न काय राधा ताईनी सांगितल होत हे कर ते कर तर मग मा सासू न तिथं तक्रार हे केली म्हणे तर मग झाल म्हणे तर अ झाल आल म्हणे मग मा का सासूची चालू झाली म्हणे कॉल परत येना जान
तीथ सागितल होत वरती तक्रार दाखल करण्यात तीत नेमक असं अस तक्रार आहे
हा आता पूजा तेच म्हणे हा. माझ्या नवऱ्याला सांगितल माझ्या नवऱ्याने काय केले नाही म्हणे माझ्या नवऱ्याने असं केलं म्हणे. बद बंदशीन बंदशीन केलं म्हणे मा नवऱ्यान. माया नवऱ्यानं काही केलं नाही म्हणे तर मग माझ्या सासूनं स्वतःनच केलं म्हणे त मंग झालं म्हणे नाही पोरगी इथं बोलत नाही म्हणे माया सासऱ्या माझ्या सासु पोरीले म्हण म बोल लावून देतो हे करतो तर मायी पोरगी तर काही बोलाय तयार नाही म्हणे. वैश्वनी आमची तर बोलते म्हणे आमच्या अली मजा येते म्हणे कायले बोलते. री म्हणलेस लावला तर बोलत नाही म्हटलं बोला लागते ओ म्हटलं देत म दादी जवळ देऊन देत तु नाही बोलत असशील म्हटलं मी ना समोरून म्हटलं तिले. मम्मीले रोशनीने म्हटलं असं का रोशनी माझ्या कॉल काही लागून नाही राहिला ना. तर त्या मम्मीले म्हन की अ आताच्या याच्यावर लावून पाहा लागते काय तर तू नाही तर दादी बोलतो म्हटलं माझ्यासोबत. म तिनं सांगितलं मायले की दा आत्याचा लागून नाही राहिला तर आपल्या हेच्यावरनं लावून पाहे मम्मी लागते काय? मग तिने लावून पायला. मग लागला वाटते काय तर मग मायाशी बोलली मंग मम्मी, पण डबल लावायला गेली तर लागलाच नाही डबल लागलाच नाही. म पूजाने लक्ष बी नाही ठेवतो आणि रेनु ताई ते दहा दहा बारा बारा मिनिटाची होऊन जात तरी आपण म्हणा तीले की कट करा कट करा तेव्हा कुठं कट करून लावायची ते.
हा पाच सहा तर काल पूज्यालाच तर पाच सहा झाले तिचे.
मी जर विचारलं तर ते पाच सहा झाले म्हणे.
आता बाय एक मईले झाला अन् चार पाच पूजाले झाले तर सहा सात झाले ना एक दोन. तुले झाले काल एक लागला तर आज एक लागला समज हे मग. मी तेच म्हंटलं पा झाले सात आठ झाले असतील तिच्या बावलीचे काही माहिती नाही पत व तिले
नाही होऊन राहिला.
हाव का?
हा आता समजा लागला नाही ना तर मेसेज नाही करत म्हणजे एक कॉल कर ते कुठे राहिला.
नाही तसं नाही होऊन मायात सकाळी
चला नाही रिंग गेली कॉल धरल्या जाते रिंगच नाही गेली कॉल नाही धरत.
माय आज सकाळी दोन पप्पाचे असेच झाले ओ माय मी म्हणलं काय पप्पा बी
रिंग गेली ना मग त्याच्यामुळं.
हम्म.
रिंग नाही गेली की मग मी कॉल केरतो रिंग गेली.
पप्पाच पप्पाच तु तु ना मग पप्पाच्या हेच्यावर लावून पाहायचं होतं ना पप्पाचं काय ते लिहून वरकि नाही वर्क कायतरी चांगलंच लिहून येते पप्पाच. अ हो काहीतरी चांगलंच येते जाऊ दे थांब मी कट करून लाव ते तुले.
हा.